हा त्याच्यावर तो कॉलच्या याच्यावर हेच नाही आल, डबल करा म्हणे.
ते मार्किंग नाही आली काय, मार्किंग.
काय म्हटलं.
ते मार्क्स द्यायला लागतात ना म्हटलं.
नाही ते आलं नाही ना, आलं नाही ते काहीच नाही आलं.
हा ओके.
डायरेक्ट डिस्कनेक्ट झाला ना तो कॉल. जास्त वेळ झाला असेल म्हणून.
हम्म.
आपण जास्त वेळ बोलत होतो ना. टायमिंग काही पाहिली नाही. हम्म.
अ तसं बी तीला फोन लावला बी, आता काय आता सकाळची कडी आहे.
हम्म.
आण आता पोळ्या टाकलं की पण झालं.
हाव का.
हम् आता आम्ही तीनच जण आहे, आम्हाला जेवण करणार.
हां.
हम्म कोण की आई गावाला जायला
हा ओके.
हम्म अण ते बाबाला बी शनिवार आहे.
हाव उपास अशील.
हा मग आता काही तीन जणांच्या पुरत केलं की झालं.
हम पावणेली यायला वेळ होत अशील.
हा ते लै येतात आठ नऊ वाजता.
ह ना बाहेर गावं म्हटलं की तसंचय.
हम्म नांदुरला जातात ना इथून.
हा न‌ रोज सॉग वाट पायनाच आहे.
हाव.
हम्म.
हम् तोपर्यंत हेच चालतील मग घरातले काम मग. ते आले की जेवण करायचं, हा जेवण करायचं मग झालं.
हम् ते पार्लरचे प्रशिक्षणाच्या वेळेस नव्हती वाटत तु.
पार्लरच
हा इथं अकोल्याला होत, त्यावेेळेस.
नाही नाही.
नाही समून त्या
हा हा तेव्हा का हा हा ते अकोल्याला गेलत तेव्हा.
हा नंदिनी होती.
हा तेव्हा मला पहिले काही इंटरेस्ट नव्हता, म्हटलं कॅश करा. मला पहिले फक्त हेच पोलीस भरतीचाच इंटरेस्ट होता.
हाव ना. हेच तर गेले त्यावेळी ट्रेनिंग कमी झालत तिच
हम्म हम्म
पोलीस भरतीचे याचे ते
हा ते एक महिना गेली होती ना तर त्याच्यान रनिंग मध्ये फरक पडते समज
हम्म तिच्या याच्यात गॅप पडला ना मग तितका.
त्याच्यामुळे मी तो कुठ मी कुठे गेलीच नव्हती समजा. तसबी मला काही पार्लरमध्ये काही इंटरेस्ट नव्हता तेव्हा आस वाटतय की आता करायला पाहिजे होत. आता मग पाहू ना त मी इथ क्लासेस लावते ना.
हा ना
आता शिवन क्लासेस लावते म्हटल. तारखे पासून जाणार मी समजा.
अजून लूप्टी याला गेली होती की नाही म कोणत गाव आहे तिकडे धुपेश्वर.
दुपेश्वर ले घे नाही धुपेश्वरले नाही गेलो आम्ही.
अ
नाही दुपेश्वरले गेलो नाही अजून.
नाही काय.
नाही आता जाऊ,
हम्म वडो देऊन जवळ आहे तिकून-
हा जवळच आहे धुपेश्वर इच्छापूर
हम्म हम्म हम्म
हे जवडचय ते.
हा
अ आम्ही तिकडे गेलो होतो जेजुरी आळंदी वगैरे
हा हा हा
हा रायगडल पण गेलतो.
हाव ना हाव ना माझी मावशी तिकडे ओढोद्या पाण्याचा ओडोदा आहे ना तिकडे असते.
आम्ही बी तिथच आहे मग पानाचे ओढोद्याले
नाही ते देवीच आहे.
कोणता ते इथ काय.
हा त्याच देवीच आहे ते देवीच मंदिर आहे त्या गावात मोठ वडोदा पानेराच म्हणतात पण ते देवीच आहे.
हम्म हम्म
ती जाते देईच्या गावाहून.
हाव ना आमच्या इथ आमच्या इथ मोठ मसिंदर नाथाच मंदिर आहे.
हाव काय? हम्म हम्म
हम्म
तिथे गेलो मग जात असत आम्ही धुपेश्लर वडदेव
हा हा
हम्
हाव ना आता आमच हेच त फिरण चालू आहे इकडे ते तर दना बोलली या परत इकडे जात इकडे जात.
हाव गेले की दोन तीन दिवस मोडतातच.
हा मग आता एक महिना होती ना मी नानापले ते प्रॅक्टिससाठी तर मग हम्म. मग त्याच्यानंतर जलगावं खानदेशला गेलो दोन वेळेस. हा पेपरलेक ग्राउंड लेंथन आणि आता याची काम चालू झाली. उन्हाळा लागला तेव्हापासून. हम आता काय आता. आता वॉटर पार्कले जाऊ आम्ही दर्यापूरले.
दर्यापूरचं ते एक नंबरच झाल म्हणतात आता.
हा. तिथं जाऊ आता. इथं इथून जवळच हाय दर्यापूर.
रेल्वेन जात असल ना तुम्ही?
टू व्हीलरन जातो आम्ही.
नाही वो जवळ कायच ते ते तिथुन,
हम्म जव जवळच ये, आम्ही जळगाव खान्देशनीस तर टू व्हीलरन गेलो होतो.
हे दर्यापूर वेगळं आशील मग.
अ काय माहिती पण जवळ आहे हे म्हणत होते.
अमरावती जवळचं दर्यापूर हाय ते दूर येते.
अ हाव काय.
हा हे जवळ तिथून तितक्यातलं आशील मग ते.
इकडे जळगाव खान्देशी इकडे वाटतं तिकडे दर्यापू
हा मग बरोबर आहे. ते दुसर हाय मग हे इकडे दर्यापूर अमरावती जवळचं ये. ये तर खूप दूर येती. आपल्या गावावरुनच तर खूप दूर येते. तिथून तर बरच दूर येते.. हम्म अजुन?
अजून काही नाही बा.
अ झाले आता पाच मिनिटं बंद करतो मग.
हा हा ठीक.
हा, ठीक आहे मग.